हा काय करायलाय?
काय नाय बघा जेवायलोय जेवायला या.
हा जेवा जेवा आमचं जेवण अजून वेळ आहे.
ह्म किती वाजता मग होतोय लंच ब्रेक?
हा दोन वाजता जाते बंद करून.
हां हां
एक ला नाश्ता झालेला असतोय दुपारी गेल्यावर मग जेवायचं.
हम् हम् मग काय? विशेष काय नाही बघा आज काय नाही आज शनिवार
हा हा विशेष कधी असतय मग?
विशेष काय उद्या आताच रविवार
हा रविवारी शक्यतो सगळ्यांच्या रविवारीच असते सुट्टी त्या दिवशी असते त्यामुळ.
होय तेच म नॉनव्हेज खाता की नाही तुम्ही?
नाही नॉन व्हेज नाही चालत आमच्यात.
नाही काय आमच्यात असल.
हा हा करताय घरी तुम्ही?
होय करतो की.
हम येतय?
येतय.
हा हा नॉन व्हेज खाणाऱ्याच चालतय.
अ ह मग तुमच्यात काय स्पेशल असतय सर, नॉन व्हेज नाही म्हटल्यावर.
आम्ही चपाती भाजी नाँन व्हेज नाही म्हटलंवर आता काय ना चपाती भाजीच की तुम्ही रविवारच मग कधी तर करताय ते डोसा इडली असत्या नाहीतर मिसळ उसळ करायची, हा नाष्ट्याला रोज रोज कस काय करायचं होत नाही कारण गडबड असत्या जेवणाच करायचं सगळ स्वयंपाकाच ते नाष्ट्या पण वेगळं करा मग आणि देव पूजा कपडे ते सगळं आवरून मी यायचं होत नाही ना तेवढ्यात
आ हा हा
त्यामुळे मग काय अंगावर काय आपलं रेग्युलर आहे तेच असतय.
असते होय
हम् त्याच्या मास्तरला कधी तर पोहे उप्पीट काहीतर करायचं. नाहीतर मग त्या सरळ चपाती भाजी करायच आणि सोडायच.
ह हां
खुशीलाय
ह् हम
हं
म्हणजे तुमच्यात सगळीच खात नाहीत काय कोणच
नाही आम्ही कस लिंगायत येत आहे त्यामुळं कोणच काय खात नाही.
हा हा
मग माहेरी असताना खात होते अंडी फक्त खायची. मटन पण काही कधी खाल्लं नाही. अंडी तेवढीच खात होते पण इकडं आल्यापासून ते पण बंद झाले, कारण इथं ते स्वामी समर्थनाच कर तर मग सासुबाई कस पारायणला पण बसलेले असतात नाही.
हम् हम् हम्
मग त्यामुळे ती घरात ते चालत नाही. काय इकडं चालत नाही तेव्हापासून इकडं आल्यापासून बंदच झाले.
बंद ह ह आणि ते एकदा तुम्हाला सवय झाल्या ते आता खावायला खाय म्हणजे खाऊ पण वाटत नसेल.
नाही थोडा ते आवडतय त्या खाऊ वाटतय मग ते तिकड माहेरी गेल्यावर कधी कधी होतंय
हा हा
म्हणजे त्या वेळेस जर गेलेलं असलं क नाही
हा
कधी तर अस चार दिवसाची सुट्टी ते नसली मग माहेरी पण कस आजी असते की आजी मग सोमवारी करू नको. हो मंगळवारी करू नको, गुरुवारी करायच नाही शुक्रवारी करायच नाही हा मग सत्तेला गेलेलं असत त्यात कधी तर मग बुधवार रविवार कधी तर आला तर मग करायचं होत नाहीतर मग काय तिकड पण होत नाही. इकडे तर सासूबाई नाव पण काढू देत नाही अंडीच पण नाव काढू देत नाही. ते पाहिल्यापासून त्यांना सवयच नाही. नाही ते बघितल्यावर कस तर होते त्यामुळ ते त्यांचं मनच होत नाही ते
होत नाही. होय.
हम्म एकदा तर मी ते ह्याच ते सोया चंक्स मिळतात बघा हा ते त्याची हा तिकडं काय कोण कधी केलं नव्हतं मग मी एकदा मी माहेरी केलेली त्यामुळे इकडे एकदा घेऊन आलेली ना ते सोयाचंक्स आणि इथ एकदा बनवलेलं मी ते. ते बघून सुद्धा कुणाला ख म्हणजे त्या खायला नको वाटायचं ते ते दिसताना कसतरी वेगळ दिसतय त्यामुळे ते नॉनवेज असल्यासारखं दिसतंय नाही. हा त्यामुळ ते बघूनच त्या त्या खाल्ल्याच नाहीत मी आणि मिस्टर तेवढं खाल्ल आणि मग सासऱ्यांना पण त्यांनी पण बघून नको नको करालत चाखून बघा म्हटल चांगलंच असते म्हटलं ते त्याच्यात काय सोयाबीन म्हटल्यावर प्रोटीन असत्यातच की. हा त्यांनी तेवढं जरा तेवढंच दोन खाऊन बघितलं
हा हा.
पण सासूबाईंनी काय हात सुद्धा लावला
भारी की.
राहू दे म्हटलं, त्याच्यानंतर परत काय मी केलंच नाही. मग कस कोण खाणार कोण नाही असं होतंय नाही.
हम्म.
आणि एकट्यासाठी भाजी वेगळी करा त्याच्यापेक्षा काय तीच एकदा केलं त्याच्यावर परत काय केलंच नाही.
हम्म हम्म. मग तुम्हाला काय व्हेजेचं ऑप्शन सगळे
हा.
व्हेजचेच ऑप्शन सगळे म्हणजे रेसिपीमध्ये पण
व्हय, रेसिपीमध्ये पण काय हा पनीर वेज हेच व्हेजमध्येच अस तय सगळ.
हम्म हम्म.
ते ट्राय केलय काय?
कंद काय?
शेवभाजी
नाही ओ कधी.
हा शेवभजी म्हणजे शेवभाजी पण घरात केली तर छान होते हा अह म्हणजे कसं करायचं सांगा, कांदा टोमॅटो ची पेस्ट करायचं
हा.
आपण पनीर करतोय की नाय सेम तसच करायचं फक्त अह शेवभाजीला कस कांदा टोमॅटोची पेस्ट घालायचं असत तेलात अह जिरे मोहरी टाकून चांगली कांदा, टोमॅटो सगळं ते व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत. मग आपल्याला आवडतील ते मसाले घालायच. जास्त मसाले काय घालायच नाही. आणि जरासं पाणी घालून त्याला एक उकळी येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात शेव घालायच ज्या वेळेला आपण खायला घेणार असतो की नाही
हां
त्याच वेळेला शेव घालायचं म्हणजे नंतर मग कसं ते मऊ पडलं की चांगलं लागत नाही खाताना ते सगळंच हे मऊ झालेलं असते नाही त्यामुळे चांगलं लागत नाही मग ज्यावेळी खायला बस नार असतो की नाही त्याच वेळेला तिचा शेव टाकून एक उकळी आणायचं वरला कोथिंबीर टाकायचं लिंबू वगैरे पिळून कांदा ते सोबत छान लागते तस शेवभाजी
हम् हम
दुधातली पण शेवभाजी करतात पण मी काय कधी शेवभाजी दुधातली केली नाही
दुधातली
हा दुधात दुधातली पण शेवभाजी असत्या म्हणजे हा फक्त आपण आता ते कांदा टोमॅटो भाजून घेतोय की नाही सेम तसच भाजून घ्यायचं
हा
फक्त पाणी घालून ते शिजवते की नाही त्याच्यात त्याळाला दूध घालायचं
हा हा
आणि दुधात उकळी आणून मग शेवतेच्यात घालायची
पहिल्यांदाच मी पण ऐकाल म
दुधातली कुठे खाल्ला नाही काय
नाही म्हणजे बघतोय रीलल्स मध्ये आता काय आपण असं बघतच असतोय पण असं कधी केली पण नाही आणि दुधातली तर पणजे पहिल्यांदा ऐकायला लागल हे
हा नाही आत्ता दुधातली पण मी काय दुधातले कधी केली नाही कि पन्नास हा हिची शेवभाजी केलेली छान झाली ती.
हम्म हम्म हम्म बघूया नंतर?
एकदा ट्राय करून बघा?
बघतो.
मला कुठलं काही नवीन रेसिपी माहीती असली तर सांगा.
मी आम्ही काय म्हणजे रेग्युलर आपलं करतचचं असतोयं सगळं.
हा हा ते त्या नॉनव्हेज ॲटम जास्तं असणार आहे.
नॉनव्हेजचे ॲटम माझ्याकडे जास्तं आहे. तसं आखाड्यात पण आमच्यात असते म्हणजे? अरे इतर वारी इतर म्हणजे रविवार फक्त असतोयं फक्त मटणाचा. आणि बुधवारी असलं तर असलं नाही तर नाही मंग. तर वार पण असं म्हणजे जास्त पप्पा म्हणा आमचे दादा? जास्त असं वेगळं वेगळं कायतरी खायला त्यांना खूप आवडतें म्हणजे फ्रुडी हेत एकदम. घरात आमच्या आणि दादा तर हा. आणि दादा तर आमचा म्हणजे जास्त करून कसं रेसिपी बघतोयं इंटरेस्ट आहे. स्टावर आणि आम्हाला पाठवतं असतं. आम्ही कायतरी करायचं आणि असं.
हा हा तुम्हीच करून दया म्हण एक दिवस.
हा म्हण म्हणते कि पाठ ठेवण्यापेक्षा काहीतरी करा हा.
रोज काय आम्हीचं करावंस हाय व्हवं एक वेळ ट्राय करायच त्यांनी पण.
होय, नाही ते ते चालत नाही खरं.
मला म्हणतोयं आम्हाला म्हणतोय फक्त मला मॅगी येत्या आणि अंड्याची पोळी येत्या, बाकी आम्हाला काही येत नाही. असं हाय.
आमचा यांना पण असंच काही तर वेगळं वेगळं खाऊ वाटतंय
हां.
आणि काय वेगळं बनवतं नाहीसं, बनवत नाहीसं म्हणत्यात, आता रोज रोज काय वेळ नसतय मला बनवायला, कधी बनवणार सांगा ना?
होय.
मग काय तर असं इन्स्टा वर बघितलं कि रील हे कर ते कर. मी म्हटलं तुम्ही नुसतं ऑर्डर सोडा म्हटलं बसून हे कर
हे कर ते कर.
आमच्यात तसं म्हणजे दादाचं हाय. आणि माझ्या मिस्टरांच तसं नाही.
म्हणजे माझ्या मिस्टरांना कसं सगळा स्वयंपाक येतीत घरात म्हणजे जे आपण अं जेवण करतोय ते सगळे येतय त्यांना, मग ते तिकडून आले, कधीतरी मग मला करून देतात, असं म्हणजे काय नाही कि आम्हीच करायला पाहिजे असं काय नाय ते पण करतात आमच्या घरी, अं?
सगळा स्वयंपाक येतोय त्यांना?
होय, फक्त चपाती हा चपाती सोडून, पण चपाती पण ते म्हणजे आधी कसं मुंबईतं होते मी न मुंबईत असल्यामुळे कसं त्यांच त्यांनी सो म्हणजे कधी लेट जर झाला, किंवा लवकर जर घरी आले आणि करायला वेळ जर असला तर ते त्यांच त्यांचं स्वयंपाक करायचे नाही मग आता कसं आता काम लोड असल्यामुळे ते जास्त करायला बघत नाहीत पण तरी पण त्यांना सगळं येतय, म्हणजे भाज आणि टेस्टला तर इतकं म्हणजे छान असंय किणी एकदम भा हे होऊन जातय, मी प्रेग्नेन्सी मध्ये असताना म्हणजे मला काय खाऊ वाटत नव्हतं तर ते मला काहीत करून द्यायचे, म्हणजे असं हे नाही की तुच केलं पाहिजेस असं काय नाही ते पण करतात. ते होय. सुट्टी म्हणजे असं काय जास्त हे करत नाहीत पण हा कधी तर मला मला कंटाळा आला आणि मी म्हंटलं तुम्ही जरा करा टेस्ट जराशे खाऊ वाटाय लागले तर मग करतात रोज च आस नाही करत, किंवा नाश्ता, चहा चहा पण असा बरोबर गाड्यावर जसा मिळतो ना आपला बाहेर तसा करतात चहा.
आर्यन. आते ठेवतेय.
हां-हां, ठेवा.